आ
हां बोला की.
हा झालं सबमिट.
हम् हम्
सावकाश झाल्यात. कुणास ठाऊक, दोन तीन वेळा ते हे केलंच कटच होईना आणि आप् पोप झाला टेन्शन लई ये बया.
ह ह ह ह.
हम्म मला आता लय वैताग
काय बन
जेवण आज पण आणि चिकन आणलं होतं. ते नंदवाइंचा मुलगा जाणार म्हणून आणि चिकन आणलं होतं मग. काकी चिकन खाणाऱ्यांची होत शिल्लक. पनीर जरा शिल्लक होतं. मग नंदुबाईंच्याकडे जायचंय मग आईने आईंना चार भाकरी बटाट्याची भजी करून दिली म्हणजे त्यांचे सास्सूबाई सासरे माळ व्हय आमच्याकडे जायचं कुणाच्यातरी घरी झालं का नाही नॉन व्हेज अस असलं तर बुरजी भाजून नाहीतर कशाची तर भाजी अशी नेतात रिका जाईत नाही.
नॉन व्हेज पण नेत्यात तुमच्या इकडं?
नॉन व्हेज न्हेत्यात. अंडीची पोळी न्हेत्यात. जास्त पन पोळ्या अशा भाजून येतात. रास्त गिरवी घालून करून घ्यात
हं न्याहायचं नसतय ना खरं नॉनव्हेज एका गावास्नं दुसऱ्या गावाला?
नाही त्याजा काही संबंध नाही न्हेत्यात.
हं हां आमच्या इकडून आहेत बगा. म्हणजे बनवून शिजवून तेन न्ह्यायचं नाही. कच्च चालतंय आणायल् न्ह्यायला. फक्त शिजवून न्यायचं नाही एक दुसऱ्या गावाला. हम्, हां-हां
आणेची पोळी भाजून आण हे करून
कशी करताय अंड्याची पोळी?
आन् मागायलीत तर नुसतं चटणी मिठ घालतोय आणि
हम्-हम्, हं-हं काय म्हणलासा? मला पोळी आवडत नाही त्याळ वास हे सन होत नाही. मी नुसतंच करत्या कांदा टोमॅटो घालत् नही तेच की चटणी, मीठ, जिरं.
नॅआ म् मी पण अंडी वगैरे नॉनव्हेज खाईत नाही, खरं असं बाहेर तेन कुठं कुणाला तर घेऊन चाललं तर करून देते. मी काय नॉन् व्हेज करीत नाही.
नाही मी खातोय पोळी, पोळी तेवढं खात नाहीत. ते लई वास मारतंय.
लयच वास चं का? टोमॅटो नाही खर ते लयच वास मारते. पोळी.